हॅलो आवाज येतोय काय?
व्हय होय
बरोबर येते ना क्लेअर
होय येतोय...
काय करतेयस.
काय नाही बसलेय बघ तू?
मी पण हाय. काय चालंय बाकी
काय नाय. कार्या‌‌ अँपचे केलीस का टस.......
नाही आजून चालू हाय घरातली बाकी काय चाललयं मग?
काय नाही निवांत तुझ्या घरीं कुठं प्रवास वगैरे काढत्यात की नाही मग
नाही अजून फिरायचं पण हाय काय प्लॅन नाय अजून तुमचं काय
होय जाऊन आलोय आम्ही परवा फिरायला अक्कलकोटला
तुमचं काय बाबा निवांत काम......... आजून कुठे काय ट्रिप नवीन......
ह हा.....
काय प्लॅन आजून दुसरा? दुसरा अजून काय प्लॅन?
हां हां
बाकी मग पुढे काय आता?
काय नाही
तरीच्
होय आता बघायचा जॉब
कुठे कोल्हापूर.
म ये चल इचलकरंजीला....
इचलकरंजीत?
होय
तू‌ कुठं बघणार काय बघणार?
बघायचं की काय तर, भरपूर आहेत कॉम्प्युटर ऑपरेटींग ला
बोल ना
ती सृष्टी पण काल फोन लावलेली.
हम्म हम्म
माझ एक दोन होय.. अ होय, ती कुठं सी इ टी दिल्या?
हम्म हम्म ह
सि इ टी दिल्याशिवाय कोट्यातन वगैरे होत नेनू ॲडमिशन
होय.. द्यायला पायजे हुतीसा
होय.. पण काय सगळीकडं फक्त पैशे घालायचंच काम हाय गं. म्हणूनच की, म?
ते शिल्पाचं काय झालं?
शिल्पा आणि कोमी रिक ला करणार आहेत वाटतं?
वैशी, सानि, पायली मनी पण त्यांचं पण तिथंच हाय वाटतं? म्हणाय लागलेत. त्यांच अजून फिक्स नाही खरं म नाय झालं तर शेवट तिथंच.
होय मनी पण डी के टि लाचं करणार हाय म्हणत हुती ती पण पायल आणि सानिकान बोलली की, नाही डीकेटीला नाही कोल्हापूरला करणार हाय म्हणालतीत.
तेच ना! बाकी जर झालं नाही कुठं तर, मग डी के टी लाच येणार आहेत तेणी सगळ्या.
हम् तू?
मार्क कमी आहेत ना त्यामुळं ते
तू कुठं जाणार आहेस?
मी मुंबईला
मुंबईला मग एम एम सी ए करणार आहे तीतचं?
होय मुंबईलाचं.
ते बी जॉब करणार काय मग
नाही बघू की आधी सगळं कॉलेजचं चालू करणार कॉलेज जरात- थोड्या दिवस ओळख होईस तोपर्यंत हम्म मग नंत तर मग जॉबच म्हणाय लागलोय करायचं.
हम्म मुंबईत काय भेटतय घे लगे? काय नाही खर कॉम्पिटिशन! ते सोड आपल्या ह्याच्यामध्ये फिल्डमध्ये भेटायच म्हणजे अवघड हाय जरा. हम् जरा कायतरी स्किल्स पण पाहीजेत ग म्हणजे एक्सट्रा ज हे कायतर वेगळं वेगळं.
तेच की आता त्याज्यासाठी कॉलेजच्या आधी पूर्ण करायचं होतं. आणि एक कोर्स काहीतरी घेणार. आता थोड्या दिवसात.
तेच सृष्टी तेंच पप्पा पण म्हणालतीत म्हण एम सी ए देशील काय नई. अ
कोर्स मग ती करणार नाही काय?
सीईटी
करणार नाहीये काय ती?
नाई ती करणार नाहीय ती कुठ सीईटी दिल्या. कोर्स आता बघू टॅली वगैरे काय तर करेल म्हणली ती.
ओडिंगचा करायचा ना एखादा
काय अग केलं तरी पण कस माहितेय घरच प्रॉब्लेम असते ग घरातली जॉबला बाहेर पाठवायला बघत नाही जास्त. अ एज्युकेशन लाच पाठवनात आणि जॉब तिला काय पाठवत्यात? मग टँली जास्त रिक्वायरमेंट मध्ये असते का खरं कुठं पण कॉम्पुट प्रॉपरटिंग लायसन्स त्यामुळं बघुया कुठलं तरी एक करतो म्हणालती. म चालतंय म्हणल्या.
बग म्हणावं तिला न् तुला पण सांग. तू केल्यास काय टँली काय?
नाय बाय टँली वैगरे काय करा
कंप्युटर
हम् कायच आपल्याला सगळं शिकवल्यातचं की, फक्त हे काय सर्टिफिकेट साठीच करायचं असतंय आणि काय?
सुट्टीत करायची बारावी दहावीच्या
बा बारावी काय दहावी नाही बारावीच्या सुट्टीत करालतो मामा नको म्हणला. ते फक्त पैसे करायचं काम असतय, नको बोलल्यात त्यामुळे नाही करायला मग मी ते आमच्या गावात फक्त ते हे एकच हाय गं टायपिंग आणि एम एस सी आय टी काय अस
हा ते एम एस सी आय टी
ते दोनच जाऊ दे मग कुठे त्याला पाच-सहा हजार घालायचं. म्हणला मामा ते काय साधच असतंय मी शिकवतो ये म्हणाला
सर्टिफिकेट मेन आहे ना शिकवून नुस्त
हा मग नंतर-नंतर म्हणाले की एम एस सी आय टी चं सर्टिफिकेट पण आता कुठ लागत नाही, कोण बघत नाही
कोर्स केलाय सांगायला तर लागणार ना?
मग काय तर केलं तरी आता इचलकरंजीलाच करायला पाहिजे, इकडं आमच्या गावात कोर्स नाहीत कुठली जास्त अ हे आपलं जनता बँक हॅलो
हा
आवाज येतोय ते काय?
बोल
जनता बँके जवळ फ्री कोर्स चालू होणार आहे म्हण बाई पंधरा जुलै पासन
कुठला?
आता रजिस्ट्रेशन तेवढं चालू आहे हे आपलं डिजिटल मार्केटिंग सोशल मीडिया नाहीतर आणि अजून एक काय तर अस म्हणजे माझी ती मैत्रिण सांगालती मला अ असं चालू होणार आहे म्हण आतापासून रजिस्टर करायचं?
हा
तवा पासून फ्री ऑफ कॉस्ट आहे म्हणून
कुठ कोण घ्यायलय पाच अकरा झालेत ताई सहा वाजता जातो.
काय तर लिंक पाठवाय नाही मी तुला पाठवाय सांगतो तुला पण शेअर करतो बग म्हण वाटल्यास.
कोण गेले बघ आणि लाव की मग
काय फ्री मधे त्यांनी शिकवना पण फ्री सारखंच ग
तेवढंच काहीतरी जरा
फक्त काय सर्टिफिकेट साठी करायचं बघ आणि
हम्म
बघूया मग आता तिज्या
बोल
मग तब्येत वगैरे बरी आहे.
आहे की ठीक.
ह मध्ये बर नव्हत आता वाटालाय काय बरं?
होय हाय की ठीक हाय. काही नाही अशक्त पणाच.
हा हा जरा खातपित ये की मग.
खातय की बई.
मस्त बर्गर खाल्लो पिझ्झा खाल्लो.
होय एवढेच.
होयच की तेवढंच करतीस.
जेवण बीवन बनवाय शिकलीस काय नाहीस?
नाही
नाही
थोडं थोडं येते जे जेवढं येते तेवढंच पुढं जाईत नाही
हू हू शिकायच ग शिकून घ्यायचं सुट्टीत वैशि सृष्टी बग कश्या शिकायला लागल्यात भा बिकरी
अरे मी पण केलेल त्या दिवशी. पण काय कोणच? हय आणि नाही माझ्या बाकरी मॅ पिस खाल्लेलो. काय सांग? काय कडू होत बघ ते कडू फाट. चालतय त्याचं सगळं. मग तव्यात टाकल्यावर चिटकालत जास सगळ्याला
तू
मी करतोय की इथे
सगळं येत आहे
होय
शिकवून मग मला पण
हम ये की शिकवते आमच्याकडे येताय काय गेलो की काल
हं हं यायचं जायचं हेच कर
झालं की आता सामान घेऊन आलो ना सगळं.
हा हा तर रडलीस काय नाही म?
रडायला तर आलेलं बाई
मग जर रडायच की
रडलो की बाई जरा
तीन चार वर्ष येतच हो तीस आणि चारता म्हनू वाईट
हम्म
मग त आपलं रिझल्ट ते येणार तेव्हाच आपली भेट आता
कधी येतात मला जमलं तर ठीक आता मुंबईला गेलोवर यायला
कधी जाऊन आलीस तू
दोन तीन तारखेपर्यंत
लेके
हो
म्हणजे मम्मी आणि भाऊ तिकडचे आहेत
नाही मम्मी एक भाऊ मुंबईला हाय, एक हिथं हाय आणि मम्मी इथंय.
दोन भाऊ आहेत व्हयं
होय
हा हा मग भाऊ एकटाच तिकडे आहे की मुंबईला आहे
हो मला वाटत नाही आता लवक कर लगेच रिझल्ट देतील
पण आता ऍडमिशन वगैरे चालू होणार द्यायला पाहिजे त्यांनी लवकर
जून मध्ये काय तरी शेवटच्या आठवड्यात चालू करणार म त्याच्या आधी त कधी देतोय काय माहीत
जून मग शेवटच्या आठवड्यात चालू करणाराय. कमिशन म आता आठ आठ दहा दिवसात देतील कि म.
काय नाही तिथं तीला तरू चांगलच आहे मनून येताय ते ग
होय हो मग तू गेली जरी तुला अडमिशनला रिझल्ट नको काय?
ते काय घरात न कोणपण आणल की सोड जान दादा नाय त कोण
तो आणलात तरी तिकड तुझ्यापर्यंत कस? पूस करणार त्यांनी
पण धाकलाय रिझल्ट तिला तर परत धाकल्यासाठी आणिय येण होईल काय?
दाकला लगेलगे देतील काय?
म तेच तर दोन्ही एकदम झालं असत तर बरं झालं असतं, काय माहीत अता काय करतात
उ पैसे खात्यात बय ते दा
बघा आता किती घेत्यात बघा हजार तर घेत्यात बघ तुमी काय काढणार नसाल?
ऊं ओंदा दिसत्यास आज न उद्या लागतेच ग कुठल्या पण कामासाठी. ती
होय की पण त्याना अप्लिकेशन दिल्याशिवाय त्यांनी देत नाहीत.
मग द्यायच कि सगळ्यांसोबत काढूनच घ्यायचं की नंतर आणि कुठ उद्याडात बसायचं.
मधन द्याय लागतंय ते, पुढच्या कॉलेज मधन घेऊन यायला लागत्याय प्रिंट.
कुठल्या पुढच्या कॉलेज मधन
आता मी ज्या कॉलेजमधी ऍडमिशन घेल तिथन ती दाखल्याची ती मागवणी करणानं त्याची प्रिंट देऊन कॉलेजमधी द्याया लागत्या.
जे ओरिजनल दाखला भेटणार नही तुला?
भेटणार त्या कॉलेजला कधी मी ऍडमिशन केल तवा त्येच्यासाठी तिथ ट्रान्सफर कराय म तुला आता कधी तू कशासाठी लागल तवा ते घिऊन जायची पावती मग देनार तुला ते.
अगो बई डयरेक्ट असदेत नाईत दाकला अ देत असतील काय ज कारण असल्याशिय देत नाय होय
कारण तेच कि म नीट सांगाय लागणान त्यांना कशाला पाहिजे काय पाहिजे तरच देनार
नाई मला असंच पाहिजे मी असंच करणार मं ते जर देत नईत?
विचारून बघ देतील तर काय करतील ते
हम् काय काम नाही सोड पण
आणलाच तरी मग जरी तुला नीट ठेवाय लागल.
होय जपूनच ठेवायंच की फोटो पण करून ठेवायचा. सरक की कधी संपणार ग, कधी संपणार ग ठेऊन गेलं हा पल्ले
सप्लय की ग कट कर. कर कट आता. दहा जास्त झाले दहा पेक्षा.
हे काय आर यू शुअर यू वॉन्ट टू डिस्कनेक्ट आहे एंड कॉल करू ना?
हा